हा ताई येतोय काय आवाज.?
हा आवाज येतय मला आवाज येत ना तुमचा बारीक येतो एकदम.
हां का एक मिनिट आहे मी पैसा वाज आता येतोय.
हा बोला.
हा काय करताय? आवरली कामं
हो आवरडली जेवायचं आहे अजून कोणा आलेत नाही ना. पण थांबलो आहे तुम तुमचं जेवण झालं?
हो माझा उरकल होता आत्ता म्हंटले चला कॉल करू आता.
जेवण बनवून झालेलं आहे बाकी आवरलं सर्व तर जेवायचंय. हो महत्वाचं काम बाकी आहे.
काय करता मग तुम्ही?
कारण आम्ही सध्या हच आहे घरीच असते.
अच्छा अच्छा ओके.
हाऊस वाईफच आहे सध्या मुलं लहान होती ना त्याच्यामुळे अस कडे बाहेर पडले नाही जॉबला. हम्म पार्लरचा वगैरे कोर्स केलेला ह्.
अच्छा. पार्लर चालवत असेल ना मग घरी?
अ नाही घरी म्हणजे असं कधीतरी कोण आलं तर मी करत ते असं बाहेर जात नाहीस अजून पण हा. नमस्ते!
नाही घरी आहे तोपर्यंत करत राहा काहीतरी पार्लरच तुम्ही. असं बसून नका राहू ते खूप आहे नंतर आपल्याला प्रॉब्लेम होत नंतर
नाही मी म्हणजे अस परत जॉईन करणार होते असं आहे म्हणज सध्या क थोडे दिवस म्हणट अजून महिनाभर थांबते आणि परत जॉईन करेन.
हो आपण काय करतो मुलं झाले की आपलं सगळ लक्ष मुलांमध्ये आपल्या स्वतासाठी स्वतःसाठी आपण वेळच नाही देऊत आणि जेव्हा वेळ द्यायचा तेव्हा आपण मुलांमध्ये हो ह मुलांमध्ये म्हणजे जेव्हा मेन वेळ राहतील तेव्हा मुलांकडे लक्ष असत. आणि जेव्हा मुलं मोठे होत ना. आणि तेव्हा असं वाटतं की नाही आपण उगंच वेळ वाढ घालवला आपला ह आणि अ नंतर आपलं वय पण होऊन जातं मग ते तेवढे आपल्या ते पण राहत.
इच्छा शक्ती नाही राहत.
हा करायची हा हा ताकद नाही राहत. आपल्या अंगात काम करायला. असं होतं असं कंटिन्यू करत राहिल का म ते आपल्याला पण सवयी होऊन जाते आपल्या शरीराला पण सवय होऊन काम कराय बरोबर की नाही आपल्या त्याच्यात नवीन नवीन माहिती पण होती. आपण जे काम करतो त्याच्यात हम्म हम्म अस खूप वेळ महत्त्वाची अस
वेळ महत्त्वाची खरंच आता खरंच वाटतं पण ते कस त्या वेळेला घराचीती घरी जाहायची अशी आमचं एकत्र कुटुंब त्याच्यामुळे
ह हो बई ते एकत्र असलं की खूपच. सळ्यांच्याच आपल्यालाच सगळ्यांचं बघा बघावं लागतं नाही का सासुच वेगळ सास ऱ्यांच वेगळ. नवर नवऱ्याचं वेगळं बाकीच्याचं वेगळं. हम्म सगळ्यांचं लक्ष ठेवा आपणच. अ नाही मी जॉबला वगैरे नाही जात मी माझंच माझे घरी मी होममेड प्रोडक्ट बनवते स्किन केअर हेअर केअरचे
हो का.
माझा हो आयुर्वेदिक डिप्लोमा झालेला आहे माझा. आणि मार्केटिंगचा कोर्स पण झालेला आहे त्याच्यामुळे मगं मला ते कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मी ते करतच राह के माझ चालुच असत मार्केटिंग पण करायची आणि अ प्रोडक्ट पण बनवायचे.
हम्म हम्म.
हम्म अनुश्री ऑर्गॅनिक नावाच ब्रँड ये माझ.
ठीक आहे.
तेचे नाही करत करत राहते मी काहीतरी. वेळ मिळाला जसा वेळ मी हो. हो आहो खरंच. कोणा प पुढे प हात नाही पसराव लागत.
हो हो.
हम्म असं प्रत्येक गोष्टीला आपण कोणाकडे मागणार ये हो. नवरा नवीन नवीन देतो नंतर मग त्याला पोरांच्या जबाबदाऱ्या येतात त्यांचे जबाबदाऱ्या हा मग ते आपल्याकडे दुर्लक्ष होऊन जात. मग त्यांना असं वाटत ही कुठे कामाला गेली असती तर बरं झालं असत. असं वाटतं त्यांच्या पण अपेक्षा राहत तमाशला आणि ह असं. बाकी काय म्हणता अजून.
बाकी काही नाही चालू आहे.
काय भाजी केली आज तुम्ही?
आज भाजी नाही केली भाजी दुपारची आहे पण आता दहा एक खिच दाल खिचडी केली आहे हम्म आम्हाला असं काही अस वेगळ छोट छोट रात्री
हा ना रात्री ना लाईटच जेवन करायल पाहिजे खर. हम्म हम्म हम्म हो.
हम्म हम्म. आत तुम तुमचं काय चाललंय.
माझं काय आता माझं थोडस काम चालू आहे आता.
अच्छा.
सेटअप वगैरे करायचाये थोडाफार. त्याच्या मागेच लागली आता रिस्पॉन्स चांगला येतोय ना मग म्हटले करू सेटअप आता थोडासा. प्रोफेशनल नाही का. हम, ऍक्च्युली मी बरेच पाच सहा वर्षापासन करते.
हा हा.
हा हा हम्म मग ते मला त्याच्यात बरेच माहिती मिळाली आता कस काय करायचं काय नाही का राज्यश्री टेशन पण झालेलं आहे.
अच्छा! हम्. तिथे घरूनच करत का सगळं.
सगळं हो घरूनच करत घरीच करते सगळं बाहेर जायची कार बाहेर जायला म्हणजे बाहेर बघा आता जॉब करायचं म्हंटलं तर सगळं सो सोडून जावं लागत बाइ हम त्याच्यापेक्षा आप आपलं स्वतःच असलं का एखादे दिवस नाही केलं किंवा काही काम असलं तर आप आपल्याला तेच बाजूला ठेवून जात येत नाही का आज नाही तर उद्या करू असं. पण म असं दुसऱ्याकडे जॉब करणं म्हणजे. त्यांच्या टायमिंग वर जाणंच आहे आपल्याला. टामिंग व जाणच घरी ये ना त्यांच्या टायमिंग वच नाही का मग घर, माझं पण तेच आहे. हा ह मी असं जॉबला नव्हते. ह करून घे. हम हम त्या आई मात जाणं येणं. हम्म होणा. तेच ना मग, तस एकत्र कुटुंब की कोडणे कोणतरी बोलतात ना. हो हो म बोलतात ना.
हम.
हम.
एखादं काही कमी पडलं का लगेच बोलतात.
केलं त्याच्याबद्दल नाही पण काही कमी रा आलं तर त्याच्याबद्दल बोलत.
हो मग थोडसं कमी नाही पडायला पाहिजे सगळं जीथं जिथल्या तिथं पाहिजे त्यांना. अम आणि त्यांच्या मनाप्रमाणेच पाहिजे र आपलं काही चालत नाही त्या
पाहिजे ते.
लेडीचं.
आपण जर म्हटलं ना आज एकच भाजी कर तो आज खूप कंटाळ आला स्वयंपाक कराय नाही नाही नाही आम्हाला दोन भाज्या पाहिजे तोंडी लावायला पण कर काहीतरी. हो ना मग तेच ना भाजी काय करावं हा प्रश्न पडतो सर्व तीन तीन वेळेस काय भाजी कराव एका दिवसाला जर तीन वेळेस स्यंपाक करायचंय म्हटल्यावर. काय भाजी करणार रोज रोज एवढ्या भाज्या तरी आहे का मार्केट
नाही ना नेहमीच्या ते असत. तर त्यांनी तेच तेच खाऊन पण कंटा येतो मग बोलतात तेच तेच सारखे करता.
हो हो तेच तेच. करता मग तुम्हाला काय खायचं ते आणून द्या ना घरात. बरं आणायचं पण नाही. आपण आणायच पण आपणच करायचं आपणच हो हो ना काय आवडलं तरी
चालूच.
हो ना तेच ना कश असतात काही काही माणसं.
हो.
विचितित्र. तुम्हाला जे खायचं आहे ना मग ते आणून द्या आम्ही करून. आजवी ए ना खिजारीस टाकलीओ. आज आम्ही जरा बाहेर गेलो होतो बाहेरच खाऊन आलो थोडस. मग आज काही मुलाना ला एवढी भूत पण नव्हती मग ते मणे मी आज. खेचडीच टाकतो नको स्वयंपात करत तस ते माझे मिस्टर असले का मग त्यांनाच भाजी. होई लाग ह त्यांना नाही खिचडी वगैरे चालत मग ते असले की मामाला झा र्री का नॉर्ल हम ह नाही आम्हाला तसं नाही आम्हाला भाजी पोळीच लागती. हो ना. असं वता की आचे पोरं आणि मी असले की म आमही खिच दिसतात.
हा काही चालत छोटस.
ते गेले आता ऑफिसला मग ते नाही आहे जेवायला. अससं.
बाकी काय म्हणतात.
अजून काही नाही मग पाऊस आहे का तिकडे पाऊस
नाही नाही पाऊस सध्या च अजिबात नाही आता चार दिवस जास्तच झाले. पाऊस नाहीये हे जे खूप जोरात पडलं ते एव्हाच पडला तो सात आठ दिवस. नंतर नाहीच आता कड कोण लागते परत आता नक् नक्की मे महिना चालू झाला की पा काळात चालू आहे ते कळत नाही.
हो ना किती एक एकदाच पडून गेला.
हो एकदाच सुरुवात केली ते एकदाच दो दो पडून गेला. सगळीकडे पूर केला.
हा आणि आता एकदमच गायब झाला.
हो आणि आता. परत लोकांच्या शेतीसाठी पण गरजेचं आहे तर.
हो ना पडायला पाहिजे परत आता हो आता वाट बघायला लावेल आणि दिवाळीत. दिवाळी त आटक दिवाळी खराब. करल सगळ्यांचे दिवाळीत पाऊस पडेल आता.
स होणार.
हो ना हो मागच्या वर्ष नाही का मा महिन्यातच पाऊस सुरु झाला होता बाबरे वर्षभर मागच्या वर्षी वर्षभर पाऊस.
हो वर्षभर कधी पण येत होतं नोव्हेंबर महिन्यापर्यंत ते चालूच होता पाऊस.
हो ना मग तेच ना हम.
आता रात्री झोपत किती वाजता?
हा आम्ही आता झोपू साडे नऊ दहाला झोपू आम् मुलाची स्कूल असते ना सकाळी.
हा आमची पण सकाळी असते पण आमचा आवरेपर्यंत आव होतात अकरा वाजतातच. असं काही पाच साडेपाच ला उठायलाच लागतं.
हो मग कायच.
का म्हट नाही कसं आम जरा लांब पण आहे स्कूल त्याच्यामुळे जरा लवकर अवून जायला.
हा सोडा ऑइल द्यावं लागतं का.
नाही सोडायला म्हणजे आमची स्टॉप वर बस येते पण स्टॉपपर्यंत सोडायला जायला लागतं. दहा मिनटं तरी म्हणजे अस चालत गेतो दहा मिनिटं नाही तर गाडीवर गेेत पाच मिनिटात पोहोतो असं काय नाही.
अच्छा अच्छा हा हा.
पण कसं टायमात गेलं तर नाहीतर मग बस लवकर गेली की जात. ते निघून हम्म
अच्छा
ठीक आहे. काय म्हणता बाकी.
हॅलो हा येतोय का आवाज. हॅलो
हा आवाज कट होतोय मध्येच.
अहो ते कॉल येतोय मध्येच. आता तो कसा काय रिसिव करायचा. हो ना हम्म मला पण त्याला सोडायला जाव लागत सकाळी. सकाळच पूर्ण एक दीड तास जातो त्याच्यामध्येच.
हो हो
सोडयला जा. परत दुपारी घ्यायला जा. स्कूल पण बरीच लांब आहे त्याची. दहा किलोमीटर आहे.
नाही आमची बस येते. पण स्टॉप वर जाव लागत.
हम्म हम्म
ते काम आमचे आजोबा करतात‌. कधीतरी आजोबा नसले की आम्हाला जाय लागत.
हो का नाही ना आमच्या आजोबा वगैरे आजोबा आहे पण त्यांना गाडी येत नाही.
त्यांनी कधीच गाडी चालवली नाही. आणि आता ते माझ्याकडे पण नाही राहत. ते माझे दि छोट्या जाऊबाईकड राहतात. हम्म तिकडे त्यांचे मुलं लहान आहे ना. हा मग त्याच्यामुळे तिकडेच राहतात ते. सॅटर्डे संडे आता फक्त इकडे
हा हा
सुट्टी असली की
नाही आमचे आजोबा आहे ते आम येतात. आता ते दोन दिवस बाहेर चाले‌. तोच विचार पडला उद्या सकाळपासून ड्युटी चालू होईल.
हम्म टाइम संपलाय ताई आप हो बारा मिनिट हो हो करा करा चालेल. बरं मी ऐका ना मी जर उद्या हो हो मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. बरं चालेल चालेल